हॅलो हॅलो. आवाज यायला म्हणला आता.
हॅलो.
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हां हॅलो.
अरे काही बोलत सई आवाजच आवाज नाही का याला.
हा आता येत आहे आवाज आधी नव्हता येत आवाज.
एक मिनिट झाला ना काहीच बोललं नाही.
आवाज नव्हता येत ना काही आत्ता येत आहे आवाज काऊन नव्हता येत काय मी त्या आवाज आधी.
हम्म आता मला माहीत नाही आता कॅन्सल बी होऊ शकते हे टास्क.
कसं का?
बोललच नाही ना आपण काही स्टार्टिंग ते.
आता आवाजच येत नव्हता तर मग काय बोलणार हो आपण.
काही बोलायचं हॅलो हॅलो हॅलो मले येऊ लागला पण माहिती नाही तुझा आवाज.
कसां?
कसा येऊ लागला खंड खंड भांड्याचा.
हम्म हो वला नव्हता येत तिकडनं आवाज.
हव का.
हम्म तुला येत असंन मग इकड नव्हता येत ना तुझा आवाज.
नाही आता क्लिअर यायला मस्त.
हम्म आपला आवाज रिवस ऐकू येते का याच्यात.
हम्म काय माहिती यार येती वाट्टे.
तुले येत नाहीे का तुझा आवाज वापस.
नाही मला तर नाही यायला.
म्हण माझा आवाज रीवस वापस येतंय.
हो का काय माहित काय चाललं या ॲपचं त.
काय माहिती आहे अण आपल्याला जर टास्क कंप्लीट झाले तर कसं कळते.
अ ते आता मला कळते बारा मिनटं बोलायला लागते मग आपण आप कॉल कट होते.
होव का.
हम्म.
मग त्याच्यावरून आपण समजू शकतो की आपला टास्क एक कमप्लीट झाला.
हम्म.
हा हा हा पण आम्ही नव्हतो त्याच्या आधी तू त्याच्या आधी मग कोणाला बोलात होतं.
हम्म.
आता म्हणजे तू कधी घ्या चालू केलं हे.
आजच.
आजपासून.
हो ना म्हणजे आता कोणी नव्हतंच ना असं.
हो तेच त म्हटलं मला वाटलं तू आधी पण बोल म्हणजे घेतलेलं होतं का.
हा हा हा आधीपासून नाही घेतलं पण ते कोणी नव्हतं ना सोबत अजून मित्र.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
हम्म.
धनूल देऊ का मी?
अम ते हो जे सांगितलं होतं ते तेवढं त्याला पाठवून दे.
मग ते कशाला पाठवायचं मग आता.
काय ती स्क्रीनशॉट पाठवायचं ते हे कंम्प्लीट करून.
काय लिंक वगैरे कशानं पाठवत तू पाठवली होती ना म्हणून .
हम्म बरं मी हे झालं की लगेच पाठवतो दुसरा.
हम्म अय
हूं!
हं!
हॅलो!
हा बोल ना. तू त आलाच नाही इकडं हो आली आई ये थांब. अगं चहा करायला लागली मी तिकडं थांब ना.
तिकडं थांब.
म्हणले मावशीला. बर ते काही काईच नाही ना काय. हॅलो थांब मी तुला नंतर फोन लावतो. याच्या त्या आईला फोन लावायचा.